पसे नाही कामला नाही ती पे मॅडम न सांगितल ते लिहाव लागेल लाग ना तोपर्यंत चांगली शाळ तर होऊपर्यंत हा हा आननसाची पेजवर लिहायला लावलो कोणत अननसाची आ ल लल आखी पेन लिऊ राहिली मला पेन दे म्हणते त पेन नाही निघ आणि माहिती का कोणाला निघ म्हनती मला पहा बर पन देत नाही मला लिहायला कसं मी अभ्यास पूर्ण करू आणि ही पोर म्हण त का अभ्यास करीत नाही अभ्यास करीत नाही मग घ्या आता तुम्हीच आता पेनही देत नाही पेन्सिल मी घेतली काढून.
पेन थोडी लागतो तुम्हाला?
त्या पेनाने ती एवढं बाबासाहेबण लागून चाली सगळे तिच्या हाताखालचे मॅडम तोट प लावडी ती
कपडे काही वाढले नाही हो यात
हा ना ओले त्याचे अ कपडे काढायचे मग जराशी यव तन म्हटली हवे नाही हडकले हडकले आता काय सासूसारे जायचं होत गावाला सुुमकाच काय माझ्या मावास मावास भावाच्या पोराचा साखरपुडा ये उद्या मुंडेगावला तुम्हाला तुम्ही या मग म्हणीचा म्हनी आहे तुम्हीचा मग दोघ जण तर आज जाणार होते आज पावसाने हे केलं होत त्याच्यामुळे आज काही गेले नाही. आता उद्या सकाळीच
हम्म धोडेगावला
मुंडेगाव
मुंडेगाव मला वाटलं धोडेगाव
हं हं मुंडेगाव राजूर्ला ये राहणार ते मुंडेगाव साखरपुडा आये.
हा.
आता भाजी सांगाल काय करु? लव हाय काय? क सड
आशी गंमते म आस विचार पडलाय भात तर टाकून ठेवले पण भाजीला तपास
बात टाकला होता मंग पिटलं हा
पिठलं पिठलं. हम तेच करीन मरुदे काय एक तर आस नाही राहावं. हो भाजी तोंड लावायला लागतय. असं हे पाहिजे तोंड लावायला हे पाहिजे पीनं तोंड लावायच भाजी ला रोज ती पापड मिरची खाऊन खाऊन वैताग यायची खाऊन. सकाळी तेच पापड मिरची सकाळी काय केली पापड मिरची अ परत अ सोयाबीन परत व
वरण बाप रे!
एवढं आयटमं तरी हेच काय नं ते कर पोरांना केली सोयबीन मग विचारितच नाही आमच स्वयंपाकचं रोजचं ये
बरंय. खायाला स्वयंपाक रोज
दोन तीन भाज्या क करावच लागत होतच नाय तोपर्यंत हे सीम तुमच्या याच्यात टाकून घेतलंय का आता.
नाही
हा हा हा काय? आवाज नाय येत ये.
अगं पोराच्या याच्यात टाकून घेतला अस
हा जयश्री राम वाजल हा
पोराच्या याच्यात टाकलय म्हटलं माझा ऑलरेडी दोन सीन आहेत अस
तुमचे हा दोन सीमे च नाय का
त्याच्याच मोबाईलमध्ये टाकलं. आता ते आपल्यालाच कम्प्लीट करनं ये मंग काय?
हा
आपल्यालाचं कंप्लिट करावं लागेल.
माझं त अजून लय बाकी ये. अ पंधरा सुद्धा होईल नाय तेराच झाले.
आज आलेले नाय
आं काय?
त्याज पाचशे रुपये आहे.
आले.
हा आले कां नाय.
तुम्हाला एकोणवीसशे आले असं कस काय कमी आले.
तुम्ही पंचवीशे क काय म्हटले होते ना माला
पंचवीशे म्हटली पण त्यातले नाय केले ना
मजे ऐंशी रुपये पूर्ण भेटत नाय वाटत ना. तुम्ही त्या फोन पासून लांब जाते का ओ म्हणूनच आवाज येत नई.
अग माझे काल अ बावीस हे केले ना असे शून्यावर बंंद झाले ना
हा
आज कॉल माजे शून्यावर बंद झाले असं
म्हणू कमी झाली
हम्म
हम् हम
चार पाच कॉल म्हे शून्यावर बंद झाले होते ना फोन लागले नाही किंवा चालले नाही असं
हा हा
कड झाले ना म्हणून नाही भेटलेले पैसे हम् जाऊ दे ते भेटले ते
हा माझे पूर्ण होईना ग अजून ती भेटले असते त
तुझ करून घे सोमवारच्या पूर्ण करते तर मग बरोबर सोमवार हे रविवारचे पर्यंत पूज करते सोमवार मंगळवारी बरोबर पैसे टाकात
आता आज काय बर आज मंगळवारी आज
बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार
आता कोणा फोन करू सारखी सारखी
कोणी
भारती ताई ना
हा हा
ते किती राहिले आता
कोणाची
ह
आ फक्त तेरा व्हायलय
बस
हा तुम्हालाच करू का फोन
आता बाकी टाईम करालय डाऊनलोडच असतय करशील का
हा पडतेय मेसेज सारखी करत होती फोल आह
होता ना
नाही नाही आहे मी या या व्हॉट्सअप कॉलवररून फोन करायची म्हणजे सारख फोन करायची म्हणजे
ह
दोनदा दोनदा का तीनदा केला होता मी परत नाही केला
हम्म या चा हा चौथ्या पाचवा कॉल आहे यायचा अजून मला पंचवीस कॉल करेल
हा का
हां आता म्हणशिल
प्लीझ मला अजुन ते अजून मला पंधरा सोळा सतरा काॅल बाकी अजून
काय नाही आता त्याचे खू त्याच्या पप्पाची दहा न काेतो
हा दहा राहिले
दोन दिवसापासून त्यांच्या ईथवर ग केलेच नाही ना
हा हा मला या नंबरवरून करावं लागेल काही
आता या नंबरवर लावून ना हा पट केला
आह
या नंबर वरून लावशिल का कट केला की आता
हा हा पाहते ना तुमच्या याच्यावरुन तुमच्या याच्यावर होत असल तुमच्या यचावर
अग ह्या नंबर वर कर असं म्हणते मी
हा पण मग आता सध्या एवढं हा नंबर घ्यायचा त मग तुमच्या त्याच्यावर होत असेल तर मग त्याच्यावर करते असून काय कचार जिल्हा
हा नाही नाही चार्जिंग तर हाय म्हणतो त्याचनही मी असं मला असं वाटलं त्याच्यावर लागत नाही का माझ्या यच्यावर त्य म्हणे त्यादिवशी लागणार लागना हा
नाही जर लागला तर असं जोपर्यंत लागत आहे तोपर्यंत तर त्याच्याच फोन करायचा
चालल चालल म्हणून म्हटलं मी की याच्यावर कर मग असं त्याच्यावर काल त्या दिवशी म्हणे लागला नाही ना तुझा वेस्ट गेला ना तो कॉल
हा माझे तीन का चार गेले वेस्ट पोर काय करत्या
मोठा गेला क्लासला लहाना हाये
पावसाचेबाई भिजतच जायची काम ये
म आता काय करणारे नाही रेनकोट आहे त्यांच्या क
स्कुटी घेऊन जात असतील ना पोर जात्याका गाडी घेऊन मोठं
चल नाही देत नाही त्या ला नाही देत गाडी
नही का
नाय मोठ्या ला गाडी नाही देत अजून लहाण्यालाच मोठ्याला नाही गाडी
काय काय
मोठ्याला लहा गाडी देत नाही लहान लाण्याला म्हणजे लाण्याची खेळते तो खेळ गाडी मोठ्याला हे गाडी चालवायला नाही म्हणतात
हा हा
त्याचे पप्पा नाही म्हणतात गाडी द्यायचं
तेच ना
कट करते ह झालं